ह.
स्पीकरचा ऑप्शन नाय.
नाही बघूया नसाल.
नाही बईल ना का नाही आहे कि किट काय किट घ्यायला.. मॅच नाही बघितली काल तू
कुठली काल कुठली होती.
काल जर्मनी आणि हे होती एक वेळा
अ नि मत् कोण जिकल.
लं जर्मनज जिकली दोनकना.
जर्मन गोठे जक्त ला का?
जर्मन आहे आपली हे इक्वेटर
इ कव्हेटर
हा तेी जंकली दोनक तू बघेलीस का काल.
नाही नाही माझ्या प काय मिळालं नाही मला पण त फोन केलाय.
हा हा आणि नाही तेवढ्याला तेवढं.
हा चांगजय
आज ना, आज स्पेन आणि नॉर्वे आहे. आणि चार वास तास अ स्पेन आणि नॉर्वे नाही फ्रान्स आणि नॉर्वे हाय ह. चार वाजता स्पेन आणि हे आहे. कुठली तर टीम आहे आबा घाणा बिनासारखी कुठली तर.
कुठली? स्पेन आणि
स्पेन आणि कुठली तर घाणा सारखी अशी कुठली तर टीम हाय आ उरुगे, उरुगे, उरुगे. स्पेन आणि उरुगे चार वाजता. माझी पोर्तुगाल.
पोर्तुगाल
ह.
जिकणार काय अरे?
अवघड हाय खर सेमी पर्यंत जा जाते आरामात.
पोर्तुगाल आणि अर्जेंटिना मॅच आहे का?
क्वार्टर फायनल ला पडत्या.
क्वार्टर फायनल होय? कसं काय? कशी पडणार?
पडत्या की.
काय? तु इकडन एक टॉप अता आणि एकडन दोन नंबर पाहिजे ना? का कसा आहे?
नाही दोन्हीकडन दोन्ही टीमांन जर टॉप केलं. तर मग काठा पडतीया आणि जर मग पोर्तुगाल दोन किंवा तीन, दोन नंबर मधे फिनिश केला तर मग काय तर सेमीफायनलला कुठं जाऊन पडत्या बघा.
कसं पडल जे ट्रॉप टॉपची टीम आहे तेचे दोन नंबरच्या टीम बरोबर लागणार ना मॅच. असं असत ना?
हा.
मग
तेच की राऊंड ऑफ थर्टी टू मध्ये मग जिंल्यानंतर पुढे जाऊन मध्ये क्वार्टर फायनलला पडणार असा विषय हाय.
असं आहे होय?
हा.
ह नाही मला काय वाटलं इकड टॉपच आणि तिकड टॉपच नाही पडत हाय रे. इकंड टॉपचं तिकंड
हा इकडच दोन नंबर दोन, तीन नंबर असं पडतय. ते राऊंड ऑफ थर्टी तसं पडणार आणि तिथनं पुढे गेलेला क्वार्टर फायनल सुरू नवीन. त्यावेळी मग हे पडणार अशा पडणार.
तया पटापट हम्म, हम्म. आणि मग स्पेन, स्पेन पण पडणार अर्जेंटिना, स्पेन.
अर्जेंटिना नाही स्पेन, फ्रान्स तेन ह्या साईड नाही. एका साईड
म्हणजेच की म क्वार्टर फायनल झाले कि सेम तिकडे पडणार कि ब सेम. खरये हं.
फ्रान्स आणि स्पेनचा आहे ऑप्शन.
नाही इकडे कोण-कोण आहे? या साईडला कोण-कोण आहे? पहिले एक नंबरकडं. सिक्स्टीन मध्ये थर्ट हा थर्टी टू मध्ये, हा थर्टी टू मध्ये कोणकोण आहेत?
थर्टी टू पहिला ह्याच्यामध्ये म्हण फ्रान्स आहे. परत आता ही फ्रान्स, ऋग्वे, नॉर्वे, स्पेन आहे. चांगल्या ते म्हणलास तर जर्मनी पण वरतीच ये त्या त्यांच्या खाली. खाली इकड मग कि पोर्तुगाल, अर्जेंटिना अशी आहेत.
अशी आहेत होय?
हा.
बर आहे, कि म बघायला पाहिजे म्हेसेज बाबा.
आता नाकआउट सुरू झालं बघा ते इतन महत्त्वाच होतात सगळ्यात. अ अठ्ठावीस एक एकोणतीस पासून. अठ्ठावीस ला शेवटच्या ग्रुपच्या मॅचेस आहेत. लास्ट राउंड हा आता. आणि त्याच्यानंतर मग सोमावार पासन हेच सुरू नाका
ना खर्च लाग
होय हारले बाहेर.
मॅचेसाठी संध्याकाळीच रात्रीच
होय सगळ्या रात्रीच रात्री ना तर पहाटे. पोर्तुगालची पर्वातर पहाटे आहे हम्म.
कोलंबिया.
पोर्तुगाल आणि गय कोलंबिया. कोलंबिया एक नंबरला कोलंबिया. हारलं तरी पण काय जरा त्यावर टीमा सोबत पडणार, पोर्तुगालच्या मॅचेस पुढे जरा जिंकली तर मग साड सो पण कुरविशिया प्रिशया ना नाही या्यावेळी ती साध्या आहे म्हणजे दोन तीन नंबर रा आहेत ना ते. इंग्लंड तीनच्या ग्रुपमध्येध्ये त्यामुळे ती दोन का तीन नंबर ला आल्या आहेत. असा विषय आहे त्यांचा.
हा सा आहे रे अका
हा त्यांच्यासोबत पण हाय.
पोर्तुगालध्ये कोण प्लेअर नाही का यावेळी, का आहेत?
हाईट हाईट यावेळी ते युसीएल शिकलेले त्यांचे चांगले
कुठं कोण आहेत मला आणि रोन्याला सोडलं तर कोण नाही नव्हं का.
नाही बाकीचे आहेत की आता नवीन ते नाल्यात.
नाही तर मला तर काय वाटत ना पोर्तुगाल मध्ये कोणा एकटच
चॅम्पियन्स लीग मध्ये जिंकलेली आहे चार पाच जण माप.
कोण? एक तर सांग फॉरवड.
फॉरड, रोनला आहे, परत ते मधी विटीना, जाव पेड्रो ते अशी तीन आहेत.
पेट्रोल काय पारस नव्हते.
ना नाही ती पेडरी वगी पेड्रो नेटो म्हणा सेल्सी मधलं आहे. पी. एच. डी. मधली ती विठ्टी ना आहे जावनेवेस आहे. अशा आहेतत की सगळे आरामात त्यामुळे काय जिकायचे चान्सेस आहेत. चार नंबर ला ये फेवरेट मध्ये वर्ल्ड कप जिंकायला, कनेक्टेड. असा विषय. आता. पोर्तुगाल ना स रे बाबा एक नंबर फ्रान्स आहे. एक नंबर फ्रान्स, दोन नंबर नाही एक नंबर स्पेनन, दोन नंबर फ्रान्स, तीन नंबर इंग्लंड आणि चार नंबर पोर्तुगाल. हा असा आहे अरे ना एक नंबर फस,, दोन नंबर स्पेन आहे. फ्रान्सला का. आवाज घुमाला एका हा ते स्पीकरला कनेक्ट केला मी त्यामुळे हा बोल. एक नबर फ्रानस ह दोन नंबर स्पेन, हा असं काय तर ह तीन नंबर, तीन नंबर इंग्लंड आहे. आणि चार नंबर मा पोर्तुगाल, असा- त्यामुळे पोर्तुगाला चान्स आहे जिकायचं,
बघूया की
बघूया की, मी पण एक मोजक ए ना, जंकली की एक जिंकली गं, पाच शून्य मारली,
हा,
हम्म, मग आता पुढची बघायचं कितीने जिंकेल? हम्म.. तुम्ही सर बघणार आता?
हे घर मधे
जर्मनी? जर्मनच नाही, एवढी टीम नाही खास- म्हणाल एवढी, जर्मनी एवढी म्हणाली एवढी फास्ट नाही- एवढी खास नाही, कुठले? तू कश्यावर बघणार आता मॅचेस? म्हज कोण येणार असल आणि त्या मध्ये कोण तुझच काही तरी कम लाव- फोन कर हा ना,
हा हा हा, तर ते किटच काय बा? मला एक किट पाहिजेल आहे.
कायला?
किट एक पाहिजेल अ स्पेनचं.
स्पेनच किटा जात की थोड्या वेड्यान आणायला तर मग जर लवकर आल्या तर मग तू पण या ते फॅन वर्जेन- साधतलं जरा तर मग पाचशे, साडे पाचशेला आहे पागाशे पहिले आमच्यात जवळ होत ते, ते साडेसातशे ला हा, ते प्लेअर वजन येते भारी क्वालिटीच कुठल्या पाहिजे त्या टीमच तुला? नाव नाय- नाव नाय, नाव तुला टाकाय असेल तर, का तर पन्नास, पन्नास शंभर रुपया तर जास्त आहे प्रिंटिंगच. अस आहे. कायला?. कायला? आपल्या नाही ते टाकता- येत येते. रबरी प्रिंट करून देणार त्यावर. हा मागा प्रिंट कर नंबर आणि नाव.
करते मॅ
वय वय, नाय नाय, प्रॉपर नंबर प्रिंट. कारण गुरुवार असतोय त्यांच्यात गुरुवारच कोण खात आणि करत पण नाही आपण--, दोन मिनिटे थांब साहेबांना जेवण देत मोला पाहिजेव अर्ध दोनच मिनिट थांबा. मी थांबते चिकटपट्टी लावाले. बघते मी. हा आलो. ती रस्त्या डब कर बघू आज कोण गुरुवार तू खातेस मी म्हटलं बघा मी गुरुवारचा आणत नाही पण एवढ मला
नाही बाबा कसला आवाज यायला तो घरातला आहे काय.
बघ मला आज एक एक्सेल साईजचं किट मिळते का बघ हा आणि कलर कुठला?
कलर आत्ता मागशी बघितला त्यातलं च घेतो की.
व्हाईट व्हाईट मध्ये.
हा ऑफ व्हाईट ती क्रीम मध्ये. कॉलर नाही कॉलर नाही. नाही मग ते तू घ्या घेशील त्याच्यावर आहे. जर दुसऱ्या टीमच मग कुठलं तर घ्यायला पाहिजल कॉलर असलेल्या टीमचा.
तिकीट मिळते का नंसटय
कॉलरचा बघायला पाहिजे कुठेच दिस टीम असणार मग ती कॉलर टीम या वेळी बहुतेक नाय वाटतं कुठ टीमच्या ह्याला कॉलर नाही इंग्लंडच्याला असत्या पण ह्यावेळी बहुतेक नाही.
हम्म काय काय कर मला एक एक्स्प्रिंग च बघ मापाला मिळते का एक्सल साइज.
हा
किती होतेय काय होते मग सांग.
चालतय चालतय फोन लावतो की तुला.
आणि कुठलं आहे काय चांगलं
चांगलं दिसायला म्हटलं तर पांढऱ्या कलरच एक पोर्तुगालचा आहे. पांढरा आणि निळा हा.
दुसरं कुठलं?
नाय तर हा
इंग्लंडचं.
इंग्लंडच आहे की पांढरा पण तेवढं खास दिसत
हम्म बर बर राहूदे सोड पोर्तुगालच आपलं हे स्पेनच काय ते मला सांग फोन करून नंतर. चालते चालते, बघूया बघुया. संध्याकाळी फोन करतो नंतर निवांत तुला हां चालतंय चालतंय हा.
हा ठेवतो.